हा बोला ना
हा नमस्कार ताई
नमस्कार बोला ना
उ हा काय करताय?
काही नाही आता चहा झाला, तुमचा?
उ नाही आता घेणार हा
हम्म तुम्ही इचलकरंजीची का?
हा होय होय, तुम्ही?
अ नई नई नाशिक मधे
अच्छा!
हां एकच मिनिट.
हा.
हा हां बोल काय म्हणता?
हा तेच मला ऍक्च्युली आर्ज कमप्लीट करायचे होत. ते ना टास्का असा मेसेज आला होता.
हा हा हां. माझं पण झालं होतं ती बाकी आमच्याकडे रेंज नेटवर्क इशू हे त्याच्यामुळे मी परत पुढचे केलेच नाही. असं झालं काल पण तुम्ही गु घ्यास विचार होता ना तेव्हा आमच्याकडे कशी लाईट गेली. तरेंजनव्हती घरातल्याआमच्या वायफाय हे वायफाय चालू मगच फोन चालू राहतो आमच. वायफाय बंद लाईट गेली का म पूर्ण बंद असाय त्याच्यामुळ क कॉलिंगला मग म्हणलेच नाही तुम्हाला काही. ईकडं कशी मी हाऊसवाईफच हे ना, घरीच राहते. त्याच्यामुळे म्हणल सगळं पाहुणे वगैरे हे ते सगळं झाल्यानंतर मगच करावं.
होय बरोबर आहे होतय ते.
हम्म त्याच्यामुळें मग कॉलेज करता का?
होय करतो की.
कितवीला हे.
हा एमबीए सेकंड इयरला हे.
बी ए.
एम बी ए.
एम बी एला का म बी सी वगैरे झालं तुमचं?
होय झाली की.
बीसी ए ला मग माझी बहीन होती ना, बीसीएला कुठे एसी कॉलजला झाले का?
होय झालंय तिथे.
सानिका ओळखतं का सानिका पुजारी
हो ओळखते की क्लासमेंट होती अच्छा अच्छा.
ती बहीन हे तीमाझी.
हा हा हा माझी क्लासमेट हाय.
क्लासमेट आहे का हम्म हम्म. सारिका ओळखत असशील मग सारिका मला मेसेज केली होती आज सारिका
हो सारिका.
सारिका त्यांच आडनाव. बारावी.
हा. मे बी बहुतेकमी बोलले त्यांच्यासोबत हां बहुतेक केला होता मी मेसेज.
ती मेसेज केली होती मला का मला असा फोन आला होती माझे क्लासमेटाच म्हणून आमच्या कॉलेजमधली मुलगी असायची हा मग तिला तेच म्हटलं घे बोलून म्हटलं तिच्यासोबत मम्मी बोलाली म्हण ती त ऍक्च्युली तिने मला पण फन केला तिचा टस्क कंप्लीट करायचं होता. तिला म्हणलं होतं मी मी फ्री झाल करीन हम्म हम्म हम्म. तेच तेच इशू हे सगळीकडं आमच्याकडे पण तेच इशू हे नेटवर्कचाच इशू हे त्याच्यामुळं काहीच करता येत नाही पुढं.
होय हो तेच ते जरा मग जेव्हा फ्री असत तेव्हा नेटवर्क मध्ये जाऊन करून घ्याय
करून घ्यायचं पण म असं होतं का आमच्या घरात घराच्या बाहेरच जावं लागते नेटवर्क साठी.
होय होय. म्हंटले मला ते पाऊस येत होता म्हटले.
हा हा हा आण तिचं कसं हे ति तर राहती अशा मळात राहते ती. पण आमच्या सारखा.
अच्छा, अच्छा, हा, हो तिथे जरा कमीच असते नेटवर्क.
प्रॉब्लेमच आहे मळ्यामध्ये आम्ही पण मळ्यात राहतो त्याच्यामुळे आमच्या घरात राहिजे नाही तेवढ्यासाठी आम्ही वाय फाय बसून घेतलेलं आहे घरामध्ये सगळ्यांसाठी
हम्म होय ते व्यवस्थित होते मग त्याच्यामुळे.
सगळ्यांच्या मोबाईलला प्रॉब्लेमयच कोणतं सुद्धा सिम वापरू दे आम्हाला अजिबात रेंजेस नाही घरामध्ये कोणालाच. हा ऍक्च्युअली माझ्या दिदीचा नंब दिदीचा टास्क आहे हा माझ झालं ऍक्च्युली माझे सात कंप्लीट झाले तीन राहिले माझे हा.
नाही, नाही पुढे अजून येतात की एकुण तीस पूर्ण करायला लागतात.
हा मला तीस कम्प्लीट केल्याशिवाय पुढचे येतच नाही का?
नाही, नाही येत नाही.
ह, ह, ह माझं ते काय म्हणलं होते वीस तारखेपर्यंत कम्प्लीट करायचे म्हणून म्हटलं मग
हा, हो मला तुम्हाला पण आला था का मेसेज?
हा मला आला होता मेसेज त्यांचा पर्सनल मेसेज आला होता. काही म्हणलं तर. कंप्लीटस नाहीय कराचं रंजेस नाही घरात निरोक नाही पुढचं बोलणच होई ना पुढच्या माणसासोबत परत कसं होते बोलता, बोलता अस आ तुम्ही आपण कसं बोलतो या मध्ये, मध्ये डायरेक्ट आवाज बंद होऊन जातो. काहीच ऐकू येत नाही मग किती विषय चालू ठेवायच मग पुढचा माणूस चालू नाही ठेवत नाही कट करून देता डायरेक्ट ते चार मिनिट, पाच मिनिट उपयोग नाही होत तेच ना चार मिनिटं, पाच मिनिटं चालू तेवढाच कॉल होतो मग कट होते परत.
हा तेवढाच कॉल झाला जरी झाला तरी चालते असं काही नाही एक मिनिटाच्या पुढे कॉल झाला जरी
हम्म मग तेच ना तेवढंच कॉल होते मग त्याच्या पुढं कॉलेच नाही होत बोलण नाही होत. त्याच्यामुळे सगळंच परत त्यां त्याच्यामध्ये परत जात पण येत नाही. असा पण प्रॉब्लेम आहे तेवढं मी केलं परत केलंच नाही.
हम्म..
म हा दीदीचा टास्क आहे.
म्हणजे हे सगळं झाल्यावर असेल जर दुसरं काही अव्हेलेबल असेल आणि आपलं काम नीट असेल तर पुढच पण देतात टास्क असं काही नाही हा.
वर आलाच नाही टास्क करून पुढंच मगं वाट पाहिली दिदीला पण टास्क नव्ह ता किती दिवस झालं. आज आलाय टास्क तिनं लॉगिन करून भरपूर पूरख आठवडा झाला असल दिदीला.
हा, हा.
दीदी म्हणजे माझी नणंद आहे ती ॲक्च्युली आली इकडं डिलेव्हरीसाठी हा मग त्यांना करून दिलं होतं मी मला ऍड केलं ना मी त्याच दिवशी त्यांना पण ऍड करून दिलं होतं. मला लगेच आला होता टास्क पण दीदीला आज
होय टास्क म्हणजे ते कसं व्य जेव्हा, जेव्हा त्याने चेकिंग करतात आणि सगळी प्रोसेस होते ना. मगच असाईन करतात असं आहे त्यामुळे एखाद्या वेळेस थोडा वेळ लागू शकतो.
ते प्रोफाईल टास्क वगैरे पण कंप्लीट होऊन आठवडा झाला ते फॉर्म भरून आठवडा झाला. त्याच्यानंतर मग आज आला टास्क.
हा तेच म्हटलं की ते जरा प्रोसेस व्हायला पण एखाद्या वेळेस वेळ लागतो.
वेळ लागतो, वेळ लागतो.
आणि एकेकांची काय मिस्टेक होते की आपण नंबर लॉगिन वगैरे.
ह चुकीचा करतो फोन लावताना वेगळा लागतो.
त्याच्यामुळे पण होतय.
होते, होते आता पाहूनत माझी कशाला मला कलेक्ट करावे लागतील मकम. चटणी नाही केली अजून सातच केली फक्त. आणि परत केलेच नाही मी.
ह जर तुम्हाला म्हणजे वीस तारखेपासून म्हणजे कम्प्लीट जर करायला लेट जरी झालात तरी चालतंय असं काही नाही. कि झालाच पाहिजे जर होत असेल तर हा करून घ्या होत असेल तर. किंवा थोडा लेट झाला तरी चालेल अस काही नाही म्हणजे फक्त क्त आपल्याला काय
ते चेतन सर तुमच्या कॉलेजचेच आहे का म्हणलं?
कोण म्हण काय म्हटलां?
ते चेतन सर तुमच्या कॉलेजचेच हाय का म्हणलं?
हा ए एस सी ला होते ना ते आमचे प्राध्यापक होते.
हा हा ते त्यांनी चालू केलं ना हे? म्हणजे इकड इचलकरंजीला इचलकरंजी मध्ये इथे पाहिलं मी.
म्हणजे हा.
ए आय जनरेशनसच हे आहे ते. पाहिला मी डाटा कलेक्ट करतायत सगळीकडचा.
होय म्हणजे ते कस त्या मॅडम आहेत ना त्यांच्या ओळखी च्या आहेत ना मग ते इथून आम्हाला कॉलेज मधून मग त्यांच्या थ्रू मिळालं.
मिळालं हा हा हा अच्छा! ते आम्ही पहिला ज्या वेळेला ऍप इन्स्टॉल करायच्या अगोदर यांनी सर्च केलं होत त्याच्याबद्दल. ॲप बद्दल सर्च केलं होतं ऍकचुली डायरेक्ट काय ऍप आहे बाबा कशाबद्दल आहे, का काही फेक वगैरे हाय का का आहे.
नसतेत.
त्याशिवाय नाही ना ते पण करत असे आ ते ऍक्च्युली आहेत बँकेत हम्म त्याच्यामुळं ते त्यांना काही लिंकवर क्लिक करायच म्हणलं अँप डाऊनलोड करायचे म्हणलं तर प्रॉब्लेम आहे भरपूर. त्याच्यामुळ ती लवकर करत नाही सर्च वगैरे करून मग सगळ चेक हम्म केलं म सगळं चेक करून मगच केलं सानिका पण तेच म्हणी आहे सेफ म्हणे काही नको टेन्शन घेऊ. हा घे करून म म्हणलं घेऊया करून आता घरी बसून तसं बी काय काम हाय आता.
हा म्हणजे बाहेर कस एक एक म्हणजे होतात की फसं सवी वगैरे होते पण हे काय नाही सेफ आहे.
हम्म तेच ना, मग सेकंड इयर कुठे एम बी ए ला?
काय?
एम बी एला कुठाय म्हनल ऍडमिशन?
हेला डिकेटीला हाय.
डिकेटीला हाय का! फीज वाढली असेल ना आता यावर्षी?
फीज होय. पण आत्ता ते मुलींना ह्याच्यातून होतं म्हणजे कमी हा नाही नाही कास कास च आणि ते
तुम्हाला किती ए फी मग?
अक्चुली पंच्याहत्तर आहे पण ते कास मधून वीस एकवीस बसले.
अ बर पडत नाही का एका वर्षासाठी काय?
काय?
एका वर्षासाठी?
हा एका वर्षासाठी.
हां कारण मी जेव्हा तिथं चौकशी केली होती चार वर्षा माग चार नाही दोन हजार एकोणीस ला अक्चुली तेव्हा माझ बी बीए झालं होत कंप्लीट दोन हजार एकोणीस मीच तेव्हा ट्राय केलं होतं बी एम बी ए साठी तेव्हा एक लाख रुपये होती फी त्यात आम्ही तो ह्याच्यामध्ये हा ओपन मध्ये येतो ना आम्ही.
मग ह्या वेळेस कमीच झाली फी.
हा या वेळी कमीच झाली ब ते म्हणून विचारले. आता किती फिज मला वाट वाढली असेल अजून थोडी. आता आम्ही आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आम्ही ओपनमध्ये ये ना त्याच्यामुळं आम्हाला आणखीन जास्त
मग ते पण ए बी एसच काहीतरी असतं ना त्याच्यातून होतं की.
नाही ना किती व्हायचं होऊन होऊन. ऐंशी हजार सत्तर हजार त्याच्या खाली व्हायचेच नाही ते म्हणायचे भरावच लागल.
हो तेे पण आणि नाही झालं काम तर आणि ते पण
हा म ते परत पर्सेंटेज वगैरे चांगले असून सुद्धा नाही भेटल फस क्लास फर्स्ट क्लासमध्ये पण डिग्री आहे माझी. सेव्हनटी पर्सेंटमध्ये बी बी एच तरी सुुद्धा भेटलं नव्हतं मला. त्याच्यामुळे माझं एम बी ए करायचं राहूनच गेल.
हा मग नाहीच केलं का काय पुढं?
बी बीए केलं बी बीए केलं तेवढंच ग्रॅज्युएशन. मग तिकडेच इचलकरंजी मध्येच होती मी जॉबला. तिकडच जॉब केला मग इकड लग्न झाल मग इकड आले नाशिकला आम्ही नाशिकमध्येच हम्म.
ऑदर कुठे बघितला नाही का होते की बरेच अजून म्हणजे ऑप्शन्स.
होते पण आता इकडे जॉबच करायच आता आता मी पाहते इकडेच चालू इकडच. एक वर्ष थांबले ना घरी आता पाहिचंय. चालूय पाहिच इंटरव्ह्यू वगैरे देऊन आली इकडे तिकडं रेझुम
पण ते गॅप वगैरे पडलं की पडतयच की.
आता किती वर्षांचा गॅप आहे माझं मोडून जाते मग आता एक वर्ष पूर्ण गॅपच आहे माझा. होना ग घरीचे मी. हम्म् मग पुढ एवढं इंटरेस्ट पण नाही राहत मग कुठ जायला. असं होऊन जात. माणूस एकदा रुळून गेल का राहू दे राहू दे वाटते हां. घरातच राहू असं वाटत.
हम्म् आणि त्या तेवढा तस वेगवेग रिस्पॉन्सबिलीटी पण असतात.
हा त्याच्यामुळ होतच नाही. नकोच वाटते जाऊदे वाटत घरातल कधी आवरायच परत जायच कधी जॉबला ‌
हम्म्
हम्म् म बाकी
बाकी काही नाही सगळं निवांत.
तुम्ही
हम्म्
हॅलो तुम्ही कधी जॉईन केल म्हणल?
अ हे काय हे ऍप
ॲप हं
हा झाले की आता चार पाच वर्ष झाली.
चार पाच वर्ष मग टास्क चालू आहे चार पाच वर्षापासून.
अ नाही पहिल्यांदा मिळाला होता त्यानंतर मग तो डायरेक्ट आताच मिळालाय. म्हणजे पहिल्यांदा दोन झाले होते हा होय मध्ये नव्हतेच.
मध्ये कोणते होते मग टास्क?
अ ते सन्मती म्हणून अ होत.
हं. काय करायच होत म्हणजे, म्हणजे कॉलिंगच आता पहिल्यांदा आले का टस्क? हॅलो! आवाज बंद हॅलो!